हा मी म्हणजे मी केला हं हं हं हं
होय अहं ह
हा मी कोणी आता तुम्ही केलता ना का मी केळता
आत्ता मी केलाय नाही थांबा एक मिनिटं बघूया थांबा एक मिनिटं
होय आत्ता तुमचा आलता मग मी आत्ता करणार होते ना पहिल्यांदा मी केला आता दुसऱ्यांदा मग तुम्ही केला आता तिसरा कॉल आता मग मी करणार होते
होय काय मग ना माझा एकच झालाय काय तुम्हाला कॉल
होय एकच मग माझे दोन झाले
हा
ओके ओके ठीक आहे ठीक आहे तुम्हाला चेक करताय असू दे असू दे काय प्रॉब्लेम नाही हा झाल्यानंतर मग नंतर बोलया वाटलस तर
तेच की कंटिन्यू करा म्हणजे परत तुम्ही पण दिवसभर मग फ्री बसशीला
हा हा हा
काय निवांतच की
तुमचे किती झाले म्हटला कॉल पंधरा झालेत काय.
हा नाही सोळा झाले सत सतरा झाले आता
हा सतरा माझे एकवीस झालेत
हम्म झालं तुम्ही आघाडीवर आहे ना हां हां हां
नाही मला अजून टेन्शन आहे अजून नऊतर व्यायला पाहिजेत आणि मला वेळ कमी आहे असं झालेलं आहे आता शाळेत गेले की कॉल करता येत नाही शाळेत गेल्यानंतर नाही म्हणजे कानाला असा फोन लावला ना ते बाकीचे ऍप उघडतात सगळे ते ओपन होतेय आणि टायमिंग बघण्यासाठी ते ऍप पण चालू ठेवावं लागतयं सगळं लागल. हे म्हणजे कानाला लावल की इकड तिकडे टच हुन ते सगळे ऍपच उघडले जातात ओपन होतात, म ते मधीच काही तर आवाज यायला चालू होतंय.
हूं आहेच की!
हं तुम्हाला काय आवडत असं, म्हणजे फिरणं किंवा काय जॉब वगैरे काय. काय आवडत? म्हणजे तुम्हाला काय आवडतंय, हॉबीज काय आहेत तुमच्या?
काय चित्र काढायला आवडतयं, फिरायला आवड त खायला आवडतं.
गेलाय का नही?
आता सध्या तर कुठे नाही, देहरादूनला एकदा गेलेलो.
हूं हूं हूं हूं!
हं!
मला पण फिरायला खूप आवडतयं, त्यामुळ आता सध्या सध्या तर माझी ही काय नॉर्मल ट्रिप आहे. आता महिना झाला मी मे महिन्यात गेलते महिनाभर गेलते नेपाळला. अ तेतीस होय तेतीस गाव कोण आले चव्वे-चव्वेचाळीस पॉईंट होते. खरं जरा वेळ कमी पडला त्यामुळ अ तेहतीस गावतरं आही करून आलो.
अच्छा!
हूं पंचेचाळीस जण होतो, आण त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे. पहिला हे झालं अ राजस्थान झालं. त्यानंतर गिरनार केलं. त्यानंतर हे नेपाळची ट्रिप एक झाली. आणि आता आता ये उद्याच गोवा, फक्त तरी काय दोन दिवसाच आहे.
अ म काय सगळं फिरून घेताय म्हणा.
हो हो हो! मला आवडते जास्त करून फिरायला, घरी जेवढं असलं आणि दुखते ते ना ते सगळं पळून जातेयं माझं, फिरायला गेलं की. ह निसर्ग बघायच म्हणलं की एक नंबर.
हा!
सगळ्यात जास्त आवडतेची.
असु दे फिरत! चवा!
हो आता तुम्ही पण, आता तुम्ही आत्ता हे झाले की मग फिरा. थोडं फिरणं पन गरजेचं आहे. निसर्ग खूप छान आहे, महाराष्ट्र आपला भारताचा.
होचं की नेपाळला काय काय बघितलं म.
नेपाळला मुक्तीधाम आहे. परत अ पोखरा. जास्तीत जास्त प्रसिद्ध तिथं पोखरा आणि गुप्तेश्वरमंदिर. हे जास्त पर प्रसिद्ध आहे. गुप्तेश्वरला तरी गुप्तेश्वर मंदिर, गुप्तेश्वर मंदी रला दोनशे फूट खाली पायऱ्या आहेत. आणि तिथचंच वॉटरफॉल आहे. त्याचं नाव मला आठवत नाही आहे त्या वॉटरफॉल तो पूर्ण पाताळामध्ये जातो. आ ज पातळ म्हण माहित आहे ना तुम्हाला ह् असा पूर्ण खाली जातो तो असा व वरून खाली म्हणजे असं तो. अ असं. वेगळ्याच म्हणजे त्यांना तिथं ते महत्त्व खूपात्या धबधब्याला तिथं. हो महत्व खूप आणि महादेवाची. पिंड वगैरे आहे कि छान आहे.
ह हो हो...
बघण्यासारखा आहे. परत आणखीन काय काय मंदिरं बघितलीत. नाव मला आता जास्त काय आठवत नाहीत पोकरा. सागर गोटा वगैरे असं काय काय काय काय होतं बघितलं आणि खूप छान आहे. खरं सगळंच पोकरा तर इतकं उंचावर आहे. बोलायचं काम नाही खूप उंचावर आहे इनस.
हो चढण म्हणजे डायरेक्ट ड्रायविंगच आहे याला. तुम्ही चढायचं म्हणजे थोडंच आहे चढायला काय जास्त नाही आहे हे फक्त. तो कसं. आपल्या गाड्या सुुद्धा वर जाऊ शकत नाही त्यांच्याच त्या नेपाळी लोकांच्याच गाड्या आणा्यायला लागतात. आपल्यागाड्या असतात नाही खाली ठेवायला लागतात त्या.
ह् ह म्हणजे टूर असते त्यातन गेलेला का फॅमिली.
टूर नाही फॅमिली पण नाही टूर पण नाही आमच कामतील ग्रुप असतो आम्ही. असं प्रत्येक वर्षी कुठ तर कुठ तर असं. जात असतो म आता इथं आम्ही जण त्याला जाऊनआलो नेपाळ. नेपाळ आणि थोडे जण आता चार दिवस झाले अमरनाथला जाऊन लागले असं.
हम्म हम्म हम् हम् हम्...
असं ते आम्ही काढतो अस ट्रिप मधून वगैरे नाही. ओळखीचे लोक पाहिजे चार बोलणं करणं झालं पाहिजे ना.
हा हेच काय.
ह एन्जॉय पण होतोय. ओळखीचे नसले तर मग एन्जॉय पण होत नाही ना तसा.
हा हा ह किती खर्च झालेला तेव्हा.
मी काय सिंगल एकटीच होती म्हणजे घर घरातील कोण नव्हती. त्यामुळे एकतीस पस्तीस पर्यंत माझ गेले.
अच्छा... ह् नाही तरतुम्ही आता जे करताय तस रा. महिन्याला पेमेंट वाईज असते का.
नाही नाही महिन्याला पेमेंट नसते च असं काम येईल तसं मग ते पेमेंट देतात. असं महिन्याच काम नाहीहे तर कधीमधच. काम काय कधी करत येत असते.
हा ह ह अच्छा.
महिन्याच अस कसं म्हणजे. हे चालू झालं मतदानची मतदान आले आता म्हणत. की मग एक दोन तीन महिने काम असत. तर मग त्या टायमाला तीन महिने पेमेंट आमचं करतात असं दोन तीन महिने.
हा अच्छा अच्छा.
हम्म तोपर्यंत काय मीटिंगस वगैरे आहेत काय झालं किंवा जयंती वगैरे काय पंधरा ऑगस्ट वगैरे असे काय कधी कॉल करतात यामुळे सांगतात काय त काय.
हा हा ह ह म्हणजे डेलीच नाहीये.
हा डेलीचं काय नसतय.
हम् ह इलेक्शनच्या वेळी येते मग
इलेक्शनच्या हा मग त्यामुळ त्या टायमाला म जेवाला पण वेळ मिळत नाही.
म शुगर आहे म्हणत आणि,
शुगर नाही आता झाली, कवर आली ती. म्हणून तर मग आणि शुगरला तर पहिलाच काही पहाटे उठून फिरून येणे घाम सुट्टायला पहिला सांग आतन सगळ्या. घाम गेला पाहिजे, फिरून येऊन असं फिरायला लागते.
अच्छा
तेव्हा कुठं शुगर लेवल हो आत्ता थोडं कमीच केलय आता काय नाही जाईत कारण स आता माझा योगा पण असतोय ना, मला जरा कमरत गॅप त्यामुळे म योगा असतो सकाळी तो महत्वाचा आहे माझ्यासाठी म पा ते उठून डबा मी करायला लागते. त्यांना मग त्यात आणि, तास भरी योगा मग तितन पुढ अंघोळ मग पूजा मग दहा दहा अकरापर्यंत तर आवरायला पाहिजेल ना घरातलं.
हा होयचकी
त्यामुळे त्याच्या नाही होत मग जास्त फिरायला जाईच मग दिवसभर असं आहेच की मग फिरन
हा मग काय तर दिवसभराचच एवढं होतं कि बासच हा
हा बास होते हा म्हणताना मग एस्ट्रा काय फिरायला जायचय सकाळचं. जायत होते आधी पण आता आता नाही होत.
हा
आणि तीन मिनिटं राहिली. आता मी तुम्हाला आता ने एक दहा मिनिट होईल की कॉल आपला मी करते.
त म तुमच्यात आणि
तुम्ही जेवणार आहे का आत्ता? हा
हा जेवायचना आय. हम्म बरं बरं बरं हॅलो
हा एकदा होईल मग दहा मिनिटं बोलण्यासाठी, हो येतोय की येतोय.
हा हा चालते करा हा हा होईल हा कॉल कट झाल्यानंतर कर मग.
ओके चालेल म्हणजे मग माझे पण दोन होतात तुमचे पण दोन होतात ना.
हा होच कि
होतात
हा
ठीक हाय चालते म आता कॉल आला कि ते इथून पुढ मग दोन वाजता परत आणि कंटिन्यूच करूया. तुमच पण जेवण वगैरे होईल मी पण शाळेत
हां म दोन वाजता फ्री होणार हाय का तुम्ही?
हो दोन एक दीड वाजेपर्यंत फिऱ्या फ्री होतेय दोन हा. ठीक हाय एक दीड दोन वाजता तरी मी कॉल करून मगच करते तुम्हाला कॉल.
हा हा चालेल ठीक आहे ठीक आहे.
हा झाली का काम?
ठेवा की अजून हाय एक मिनटे तेच कि असं काय बोलायचं कळत नाय ना.
हा मग ते तर त्यांनी काय सांगितलेलं हाय कुणा विरुद्ध असं काही बोलू नका पण एकमेकाच्या हॉबीज वगैरे तुम्हाला काय त्यांना रेसिपी सांगता येईल किंवा तुमचं काहीतर सजेशन असं त्यांनी सांजलेलं पण बोलण असं सौम्य असं पाहिजेल असं हे बोलायचं नाही काऊन वगैरे असं बोलाय नाय असं मग तुम्ही त्यात आता त्या काही बी बोला म आता माझी मुलगी काय करत होती मै त्रिणीला रेसिपी वगैरे सांगणार तिला तिची रेसिपी वगैरे ऐकणार काय करते असं असं करते मी मग मी पण तसंच करालते प्रत्येक कॉल वर. हम्म हम्म हम्म.
पुढच्या कॉलला आपण रेसिपीबद्दल बोलू.
हो हो हो हो बोलू की झाले का?
नाय अजून
झाले होत आले मी करते का तुम्हाला? हॅलो हम्म. थोडं एक दहा मिनटं म माझं पण काम होईल नाही मेहंदी वाळल.
हो चालतय.